हा अ वारी म अच्छा पेपरला आलेलं वाचलय का तुम्ही
हम
लेडीज एक्सपायर झालेल्या हा वारी चाली नाही का दिंडीला दिंडी
हा हा हा
ह त्यामध्ये तीन महिला एक्सपायर झाल्या
तुमच्या इथलं का कशा म्हणजे कसं नेमकं झालं ते
म्हणजे त्या पहाटे उतून जातो त्यावर तर दिंडीला पाच पाच दिवस काहीतरी होता
पण जाताना त्यांच्याच सामानाचा ट्रक होता लगन ते महिला हे झाल्या पिन मृत्यू झाला तर तिघींचा मुली बायकांचा त्या आणि आठ जण जखमी आहेत म्हणे आठ जण जखमी आहेत मता काय काय माहित आता काय काय झाले त्या जखमींच थोडं वारीला झाचालेली दिंडीला असं झालं देवाच्या दरबारात चाललेले
मत काय ते अ श झालेय का म्हणजे ते जखम आहेत ती म्हणजे सिरियस आहेत का
ते काय माहीत नाई सिरियस ह्यात का नाही जखमी आहेत आस तरी आलेय पेपरमध्ये आता त्यांना हॉस्पिटलाइज केलं असणार. बाजु बाजुच्या लोकांनी बाजुच्या लोकांनी वगैरे
हो ग.
काय माहिती तीन तरी लेडीज अ हे झाल्यात ए एक्सपयर झालेत हा
हम् हम
आमच्या इकडचे वारीला भरपूर लोक जातात गावाकडचे सिटीतले इकड गावा आमच्या गावाकडचे तिकडच्या सास्री म हेच ना सगळे जातात आषाढी एकादशीला हा नंतरची जी एखकादशी असे दिवाळी नंतरची त्याला पण जातात
कार्तिकेकादशी
हा तीन वाारे असते तर ना
मेन दोनच असतात ना आ सााढ आणि कार्तिक वर्षातल्या
होय खरं आमच्या इथं रामनवमी मध्ये जात्यात.
हा हा जात
राम नवमी हा राम नवमी नवमी मध्ये जातात.
ह म्हणजे याच्या नंतर पाडव्यांच्या नंतर
हा पाडव्याच्या नंतर गुढीपाडव्या नंतर. असं वाच म्हणा म्हटलं तुम्हाला कि दोन तीन वार्या असतात काय म्हणून
नाही मी आता ते दोनच माहित आहेत बाकीचं काय माहत नाही.
हा हा
मोबाईल बघतोय काय मुलगा तुमचा छोटा मोठा‌
मोठा बघतोय छोट्याला इंटरेस्ट नाही एवढा.
आमच्याला तर चालुच आहे सारखं मोबाईलच पाहिजे मोबाईल.
ते घेतल्याशिवाय जेवणच जायच नाही.
जेवण जात नाही माझा सेम तसच झालाय मोठा बारका मुलगा मोठा नाही बारका. म्हणजे मध्ये तुला मोबाईलची सवय नव्हतीच मी बाहेर जाऊनच खायला घालवत होते. बाहेर इथं रोड म्हणजे घराच्या बाजुला बाहेर. अंगणात पण मध्ये मध्ये त्याला ताप आलेला आणि मग तु काहीच खात नव्हत मग ते मोबाईलच जरा दाखवुन खायला लागला. म ते वापास नजरा. मोबाईल चालु झाला बघायच. ह
ह
आणि काय तुम्ही काय केले आज स्वयंपाक. जेवन.
ह भेंडीची भाजी. हॅलो
हां बोला.
हॅलो
हां बोला.
हा भेंडीची भाजी वांगीची आमटी. पाप पापड जरा तरयात उर्धाच भात भाकरी
ह हा
आज काय सिंपल
हा म्हणजे पण सिंपल च करणार होतो पण अंड्याच करी करायची ठरली
अन ऎंटिलेजेबल हा ह म्हणजे कस आवडीनुसार आमच्यात ते जरा बाहेर जाणार जेवाया म्हणुन भिंडी म्ह भ दिंडी खात नाहीत.
हा हा
म जेवणाला लेट का झालता गरम गरम.
अन ऎंटिलेजेबल
हॅलो
हा बर सांग ना.
जेवणाला लेट का झालता म्हणजे का
अन ऎंटिलेजेबल
हम हम अय मला हम् ह
होय का हो
ह
बोला पाच मिनट ह का हॅलो हॅलो हा आवाज आहे ना तुमचा
हॅलो येते का आता
हा हा येत ययेत
हा ते बारी दंगा कत होते त्यामुळं त्याचा आवाज यायला लागलाय
हो
आमच्या शेजाररी एक बर्थडे आहे बाळाचा म्हणजे मोठाय मुलगा तो पाच सहा वर्षाचा त्याला सांगून गेलेत शेजारी एक बर्थडे आहे मुलग्याचा त्याला या म्हणून सांगून गेलेत बाळाला घेऊन
हो गलत का
हम्म
हम् आम
ते तर आमचं पण जेव्हायला करणार होत तेवढ्याच त्यांनी सांगितले नक्की ऐकाय नाही माहित नाही थोड्या वेळाने कर म्हून त्यांच्यासाठी थांबलेलं माझं
जेवय सांगितलेय का
नाही स्वयंपाक करायच का नाही त्यांचा
हा हा अम अ जेवायलाच तिकडे सांगितले का तुम्ही केले जेवण घरात
मी अजून करणार आहे तुम्हीच म्हणलेले ना कर म्हणले पहिला अंड्याच करणार नाही म्हणल्यावर मग आता म्हणते थांब जरा दहा मिनिटं मला फोन येईल मी बाहेर बोलवल तर जाणार आहे म्हणून एकदा फोन करून विचारायच आमचं करायचं कि बाकीच्यांच ह
बाकीच करायचं आहे अजून काहीच केल नाही तेच त्यांना विचारून करायचं म्हण म्हणलं तर हा फोन चालू आहे ना त्यामुळे करायचा हम्
हम् तेच म्हंटलं
बाहेर काय.
होय.
हो हो
मग काय गिफ्ट घेऊन जाताय का. घरातलाच आहे का बाहेरला.
बाहेरचा.
बाहेर चाललोय.
हम्म.
मग काय खायाला वगैरे काहीतरी.
हुं हुं हुं
म्हणजे शेजारी व्हय.
शेजारी हो धर काठी काठी धर धर काठी वाजू पाहिलं ते.
फस्तय का.
नाही नाही.
ह म्हणजे मोठा आहे.
मोठा आहे हो.
हम्म हम्म.
सात पाच सहा वर्षाचा असल सात वर्षाचा.
हम्म हम्. जेवणाला अजून सुरुवात नाही.
अस कराय लागली ति तांदूळ निवडा लागली. घालते पटकन.
नीट करून ठेवत नाहीसा का.
नीट करून केलेलच असते पण आम्ही एकदा चेक कर बाहेर पण जात ते तांदळा सारखेच खडे पण असतात ना.
हो हो हम्म हम्.
हम्. गरम गरम लागते सगळं.
होय रडा लागलाय हो रडा लागलाय.
हम्म.
पाटी लागलाय बाहेर नि हे निघाल्यात पाटी लागल्या
हो तसच करत्यात लहान मुल घेऊन फेरी एक मारल्याशिवाय म आमचा पण तसच करतो. एक फेरी मारून आणल्याशिवाय सोडत नाय.
हूं एक फिरी आणायलाच लागते. बाहेर कोण पण जाऊ दे एक फिरी आणायलाच लागते.
होय. कधी जाईत तेव्हा आमचं तर आल्या आल्या फिरवून आण म्हणतय.
आता कस कळतय नाय सगळं
व्हय
त्यामुळ कोण बाहेर निघालय कोण घराात हाय सगळं समजतय.
वया मागं लागलं होत मगाशीच त्यांनीच अ हे आले ना मला हा म दाबेली खायला आणली होती येताना. हा आम्हाला दाबेली खायला आणली होती घरच्या घरातल्यांना येताना. मग त्यामुळ आम्हालाच बागेत न्ह्यायला आलते. चला म्हणून म्हतारत आणि किल्ली दया म्हणून माग लागला.
याल्ला एक मिनटं ह मॅ